माझ्याकडे पैश नाहीत रे येऊ दे की जरा.
बर बर
नाही तू- तूच एकटा का एकटा घे पैसे सगळं. साठून साठून हो आता करोडपती.
नाही नाही राहू द्या, तुम्ही पण घ्या पैसे जरा, कमवा जरा.
मन झालंय म्हटलं आज.
बरं मग आणि काय चाललंय?
आणि काय चालेल हाड म्हणून बसतोय आणि काय.
काय?
हाड मोडून बसलो यांनी काय?
काय बसलाय? हा हा, पाय मोडून बसलाय का हाड मोडून बसलाय? हा मग असंच सांगा.
सांगावं लागतंय व्हय सगळं, कुठला हाड हाय ते पण? ते आपलं म्हणजे कध काड्या ऐ की, आपण युट्यूब वर लावलो समज कन्व्हर्जेशन म्हणून आणि दोघी युट्यूब मध्ये लावलो आपण कन अ म्हणून आणि दोघी फोन पण ठेवल आणि का चालू गेलो चालूत नाही ते
नाही -नाही तसं चालत नाही.
का का कार्य काय नाही झोपले बग निवांत पावसात. ए पावसाले हाड मोडडे अभ्यास कुठ्ट का गत
अरे घरात बसलाय म्हटल्यावर अभ्यास तर कराय पाहिजे का नाही तेवढं? काय इंटर्नशिप करणार आहे.
घरात बसून वर्क फ्रॉम होम.
हा चांगलाय की, लॅपटॉप आहे तुमच्याकडे. करत जा.
लाव की, मग.
लॅपटॉप वर चेक करा कि. ऑनलाईन भेटत्यात. लय भेटत्यात की. अरे, पंधराशे घेतील. महिन्याच पंधराशे घेतील.
त्यांनी देऊ, द्या पाहिजे. आणि अ जनरेशीप पण, व्हाय पाहिजे.
ए, काहीतरी स्किल अर्न कर. त्यानंत तरन बघा.
जाऊ द्या. मो त बोलला असतय.
फुलस्टॅग शिका. असतेय वेबसाईट. पाठवतो तुम्हाला लिंक.
राहू दे. राहू दे.
तेवढ्या आमचे लायकी नाही. फुलशा करायची.
अरे! लायकी लागते होय, त्यासाठी. अक्कल लागते. नुसत तेवढं डोकं लागते. तेवढं नाही तुमच्याकड. नाईंटी नाईन पर्सेंटला आहे सीईटीला. आणि एवढं नाही होय. डोकं तुम्हाला.
पण राहत नाही आणि आजच ते, कुठं करतो बसू?
अ ते डॉक्टरांने म्हटले, ते होते. बरे होते.
माझी डॉक्टर काय म्हणत नाही. आणि तुझ कुठल, देव कसला आहे ते.
काय म्हणते?
माझी मेन डॉक्टर आहे ती काय म्हणत नाही. आणि
काय म्हणत नाहीत. ते बर होणार नाही. बर होणार नाही म्हटल्यात. मग विचारायच की, कव्हा बर होणार? काय होणार?
त्याला पण येत नाही एवढ.
हम्.
ती फार्मसीवाली हाय. त्याला येत नाही.
हा असाय होय. फार्मसीवालिय.
आणि काय? तुझा मित्र होता बघ. त्या त्याला सांगाया पाहिजे. त्याला आयडी द्याया पाहिजे माझी एक. ते सरा सांगे ऍक्सेप्ट करा. मजा टास्क येई ना.
आरे, आल्यात की तुम्हाला टास्क. हे, ते आता येणार अजून आत्ता तर आलाय तुम्ही. दोन दिवस थांबा की. येते टास्क येतय.
तुला आलं. तुला
मला कशाला आलेत? म्हणजे मी
हा काय? हा काय? चला न जेवायला असच. जोना प मनून. जुना, नवीन म्हणून.
ते काय म्हणता? काय बोलतच नाही? हो, नाही करती. नाही, नाही. येत्या दोन - तीन दिवस थांबा. तुम्हाला पण टास्क येतील.
काय जरा विसरलो. कशावर बोलालो आपण?
हा, हा. जरा चांगलं बोला. चांगलं शिका.
होय, का?
घरात बसलाय. पाय मोडून असं मग.
पाय मोडलाय न डोक्यात काय माहित? काय झालंय? मदर होय. बेंदू मेंदू पण डो हेच्यात होता. पायात होता वाटतय.
ते हे गेले. मेमरी लॉस झालाय काय?
तेच तर म्हणालो मेंदु पण पायात होता पायात लागलय आणि वरच गेल सगळ
अर्धा मग काय जेवण झाल का नाही नाश नाश्ता वास्ता काय म्हणताय संध्याकाळ चा चहा झाला का नाही
चाय पीत नाही मी
चाय पित नाहीस आहे बाळ आहेस काय अजुन दूध पितायसा
बेबी जॉन्सन यूज करते मी अंघोळ करायला आणि काय सांगु
एवढं वय झाल आता लग्नाच वय आला आणि तुम्ही बेबी जॉन्सन वापरताय होय
म भारी आहे की पहिल्यापासुन एक पोरग आहे लग्नाच्या अगोदर एक पोरगा आहे बास की आणि काय पाहिजेत
एक वर्षात लग्न होईल तुमच करतात हम्म
पोरगा आहे बास की हे तुमच सर मारील मला
का ओ कुठल सर कशाला नाही नाही ते काय एवढ हे नाही आहे त्या त्यावर लई आहेत की बाहेरचे पोर आहेत की लय हा हायेत चालते की
बघ नाही तर तुला मारीन धरून
नाही नाही काय होत नाही मी घेतो तुम्हाला मॅडमानाच सांगतो काय नाही त्यांनी टास्क तुम्हाला असाईन करतील ना ओ मग आता तुम्ही ग्रुपवर नाही म्हणुन तुम्हाला टास्क येई ना मी सांगतो न अस हे नंबरवर टास्क असाईन करा अस नवीन टास्क मग त्यांनी करतील आणि मग तुम्हाला टास्क येते मग तुम्ही पण घरात बसुन पैसे कमवु शकता अस आपला खर्च तर तेवढ निघते ना हा आपला खर्च तेवढ निघते त्यातन तेवढच बास आहे
मला एक पण देल आहेत काय खर्च काय निघणार यात
आता आता तर पहिला टास्क आला तुम्हाला फोन अ फ्रेंडच
ते पण हिंदी मध्ये नाही
हा मग आता मराठी आहे म्हटल्यावर मराठीच येणार ना मग
हम्म
ह हा
बंद करा आता बंद केल तर चालते काय
काय
बंद केल तर चालते काय
काय बंद केल तर कट केल्यावर एवढच काउंट होणार दहा आता हा होणार की काउंट
खरं आहे की बासकी यात जमे ना बोलायच होय बंद कर म्हणाले बंद कर बंद कर ठेव तुझ्याकडन